जेवरीस का?
बोला मॅडम
जेवलीस का हम्म हम्म काय बनवलेलं आज जेवानात.
आज आम्ही वांग्याची भाजी भाकरी, आमटी मुगाची. भात हो सगळं जेवाण येतं मला
हम्म हम्म चांगलाय आजकाल फार कमी मुले आहेत की त्यांना असं म्हणजे सगळं बनवायला येत येत अस.
हो
तर मी तुला आत्ता हा आता एका विषयावर ग नाही मला तुझं मत जाणायचं म्हणजे जाणून घ्यायचं होतं. कि म्हणजे तुला नाही का वाटत तंत्रज्ञानामुळे आपण खूप पुढं गेलोय. पण त्याच वेळी आपल्या काही मौल्यवान गोष्टी आहेत त्या आपल्या मागे पडत चालल्यात असं वाटत नाही का?
हो बरोबर आहे अ आता जे ए आय चं युग आहे
हम्म
मुळे हा त्यामुळे भरपूर टेक्नॉलॉजी वगैरे सगळं पुढे गेले आणि आपले जे संस्कार वगैरे आहेत ते सगळं आपण विसरून चाललोय.
होय म्हणजे स कसं पूर्वी सण असायचं सण म्हणजे काय घरभर उत्साह असायचा सगळे नात तेव्हा एक एकत्र यायचे गप्पा रंगायच्या खेळ खेळायचे, पारंपरिक पदार्थ आपल्याला खायला भेटायचे आणि आनंद असायचा. पण आज अनेक ठिकाणी सण म्हणजे फक्त फोटो, रिल्स आणि स्टेटस एवढंच उरलंय. मग जे आपल्या अनेक रूढी परम परा ते कस अनेकांना म्हणजे आताच्या ह्या युगात काय वाटतेयं किं ह्या ज्या अनेक रूढी परंपरा आहेत ते अंधश्रद्धा आहेत असं म्हणत त्यात एक एक जण.
ना हो बरोबर आहे. हो पण त्या अंतश्रद्धा नाही आहेत त्या चालून आलेल्या हा चालून आलेले ते संस्कार आहेत.
हा म्हणजेच काय आहे की त्या रूढी परंपरा मागे आरोग्य असायचं, विज्ञान असायचं, निसर्ग संवर्धन आणि कुटुंब सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंब एकत्र ठेवण्याचा विचार असायचा.
हो
पण आज आपण त्या समजून घेण्यापेक्षा जास्त ती जास्त सोडून देण्यावर भर देतात सगळे
हो
मग आता तुम्ही कस मग म्हटला की सोशल मीडिया म्हणजेच ए आय मग कसं झालंय कि आता जे सोश- मीडिया आहे हा चुकीचा नाही आहे. पण तो खूप उपयो- पण आहे. पण त्याचा जो अतिरेक आपल्यावर होतोय आपल्या आयुष्यावर त्याचा जो अतिरेक परिणाम आपण करत आहोत, ते चुकीचं आहे. म्हणजे आज कसं अनेक लोक आहेत ते एकाच घरात बसलेले असतात बरोबर मग तुम्ही बघतच असाल, तुमच्या घरात पण म्हणजे असं असेल की एकत्र आपण सगळेजण बसलेलो असतो. पण प्र त्येकाच्या हातात फोन असतो. मोबाईल असतो. त्यामुळे कस जे तेे आपापल्या हा, आपापल्या मोबाईलमध्येच असतात. त्यामुळे एकमेकांशी चा संवाद कमी झालाय एकमेकांशी बोलत सुद्धा नाही. आणि त्यामुळं जेवताना सुद्धा आपण फोनच वापरतात. म्हणजे कसं झालंय एकमेकांमधला नात्यांनमधला संवाद कमी झालाय पण आपल्यातला स्क्रीन टाइम वाढला आहे. बरोबर? हम्म म कसं आणखी एक गोट कशी की म्हणजे आज आपण दुसऱ्यांचं आयुष्य पाहण्यातच वेळ घाल म्हणजे स्वतःच्या आयुष्यात जो काही आनंद आहे तो आपण विसरून जातोय पण दुसऱ्यां ज्या आयुष्यात काय चाललय, काय नाही यामध्ये बघण्यात जास्त सगळ्यांना रस आहे. हम. म्हणजे लाईक्स म्हणा, फॉलोवर्स महत्वाचे वाटाय लागले. सगळ्यांना, पण जे नात्यांनमधला खरा वेळ हाय तो आपण कमी द्यायला लागलोय, त्यामुळं कमी झालाय नात्यांनमधला वेळ नाती दुरावत चालली असं वाटतंय का तुम्हाला?
हो बरोबर आहे की, नाते तर दुरावर चाललेतच आता फक्त फॅशन साठी सण साजरे करतात. नवीन ड्रेस भेटतात त्याच्यावर रिल्स करायले येता जात प्लेला हो आणि बाकीचे जे आपण म्हणजे कुटुंब एकत्र येण्यासाठी जे आप पण सण साजरे करत होतो ते फक्त आता फॅशन झाले.
हो. म्हणजे आता कसं आता परवाच वट पौर्णिमा होऊन गेली. पण ते जे ज्या दिवशी आहे ज्या पौर्णिमेला आहे ते काही ते म्हणजे नाहीच. त्यांना बरोबर, म्हणजे त्याचे आधी गेले सगळी. प्रि प्रि वट्ट पौर्णिमा सेलिब्रेट कराय गेली. कशासाठी? एका रीलसाठी. पण त्याच जे महात्म्य त्याच जे मुहूर्त ते काहीच नाही कूणाला पडली
काहीच नाही कोणाची पडलीच नाही त्यांना बरोबर आहे ना जे चालत आले युगायुगान ते ते झालं आता बंद झालं ते आता आता रील साठी आपलं आपलं ते रीलसाठी करतात.
हम्म, मल कस आहे आणि एक एक घरात प माप बघतय. कि लहान मुलांनाही आता मैदानी खेळांनपेक्षा मोबाईल जास्त आवडतो. बरं आणि म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो, म्हणजे तुम्ही पण जेव्हा लहान असाल तेव्हा आपण कसं आजी आजोबांकडून गोष्टी ऐकण्याची आपल्यात परंपरा होती. ती पण आता कमी होत चाल्ल्या. म आपल्याला जे आजी आजोबा गोष्टी सांगायचेत त्यामुळे आ पल्या संस्कार भेटायचे आणि त्यांच्याकडून अनुभवा ची देवाण घेवाण होत होती आपल्यांना त्यांचे तेन अनुभव आ पल्यांशी काही सांगायचे शेअर करायचे. पण ते आता सगळी कमी होत चाल्ल्या त्यामुळं जे मोठ्यांचा काही अनुभव आहे ते माहीत नसतय काही नाही असं व्हायलंय ना. म माझ्या मते कसाय आपण आजुन एक तास स्वीकारायला पाहिजे असं मला पण वाटत. पण आपल्या संस्कृतीची जी मुळे आहेत ते आपल्याला विसरून चालणार नाही.
हो -हो बरोबर हाय आहे
जसं आपण डेव्हलप व्हायलय तंत्रज्ञान तस आपण पण आपले स्वतःमध्ये चेंजेस करून आपण डेव्हलप व्हायला पाहिजे. पण कसं तंत्रज्ञान आपल्या हातात पाहिजे.
तेजे तोटे त्याचे फायदे हा, हो.
हम्म
त्याजे तोटे त्याजे फायदे हे विचारात घेऊन त्यातले फक्त आणि फक्त जे आहे ते फायदेच करून घ्यायचेय पण आपला दुरुपयोग करून घ्यायचा नाही तेजा.
हम्म, मग तुला काय वाटत कि खरंच आपण प्रद- प्रगती करत आहोत काय नकळत आप पली संस्कृती परंपरा आणि आपण नात्यांपासून दूर चालोय असं वाट तय का तुला?
हा मला काय वाटतं माहतीय आहे का, जेवढं तंत्रज्ञान अ वाईट आहे तेव -जेवढं चांगलं आहे तेवढंच वाईटही आहे. सो आपण दोन्हीची तुलना करत व्यवस्थित जायाला पाहिजे. म्हणजे जेवढं त्याचा उपयोग करून घ्यायचा तेवढंच घ्यायचा. दुरुपयोग करायचा नाही आणि तसच आपण आपली संस्काराची पण जाण ठेवायची आपली संस्कृतीची जाण ठेवा ची
हम्म बरोबर म्हणजे आपण ही परिस्थि तिथी बदलण्यासा ठी आपण स्वतःपासून केवळ म्हणजे छोटासा बदल करू शकतोय.
हो- हो.
म्हणजे आपणच आपल्यामध्ये थोडेफार चेंजेस करूया. त्याबद्दल पण आपण सांगूया थोडी माहि ते काय असेल तू पण शेअर करत जा इतरांशी म्हणजे कसं, जरा त्याचा इम्पॅक्ट पडेल ना समाजावर छोटा का असेना पण थोडासा इम्पॅक्ट पदेल.
हो पडेल
मला आता बोल्ली की वांग्याची भाजी खाल्ली मग तू कशी बनवतेस ती वांग्याची भाजी? हो.
हा ठीक आहे- हा ठीक आहे मग सांगते अ आता एक पासा वांगी घ्यायची.
हम्म
आणि सगळ्यात पहिला आपण करतोच धुतो वांगी वगैरे कुठले पण व्हेजिटेबल्स असले की. पहिला काय करायचा धुनच घ्यायची त्यानंतर न हा. अ व धुून घेतले की मग त्याचे स्लायसेस कापून घ्यायचे.
हम्म
आणि. त्याच्यानंतर ना इकडे शेंगदाण्याचं कूट हळद. मीठ चटणी. असं वगैरे लावून त्याला मॅरिनेट करून ठेवायचं थोडा वेळ.
हम्म.
हा आणि कांदा ल - पेस्ट पण ऍड केला तर चालेल ऑप्शनल आहे कोुणाला आवडत नाही आवडतं सो त्यानंतर ना मग हा त्यानंतर ना मग. तेलात कांदा टोमॅटो म्हणजे मी घालते टोमॅटो. इतरांना इतरांना आवडत नस सेल्फ सेल् हा चालतय. स मग कांदा टोमॅटो घालायचा. आणि मग थोड थोडं ते पण. ून घ्यायच परतून घेतल्यानंतर तेच्यात. मसाल्याची वांगी थोडी टाकायची आपण मॅरिनेट केलेली. आणि आणि ते पण थोडं परतवून घ्यायचं.
आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात गरम पाणी घालायचं गार पाणी सुटले ह भाजीत. आपण घालत. नाही सहसा आणि घालायचच नाही गरम पाणी घालायचं आणि उकळी. करायची आणि ते थोडं शिजत ठेवायचं आणि हा शिजलं की त्याच्यावरून थोडी कोथिंबीर टाकायची आणि सर्व करायची.
म्हणजे एक एक जण वाफेवर पण फक्त शिजवतात ना पाणी वि
शिजवतात हो हो हो हो फक्त वाफेवर पण शिजवतात.
ती जास्त.
पण आम्ही अशी पद्धत करतो. हो हो हो वाफेर शिजलेली वांगी छान लागतात.
हम्म.
हो म्हणजे मी तस पण करतेय अ जेव्हा भरून करतेय तस.
हा आता तुम्ही जी सांगितलंय ना रेसिपी ती पण मी ट्राय करून बघेन. कारण की म्हणजे प्रत्येकाची वेग वेगळी असते ना. थोडीच एक असते अच्छा चालेल. तुमची रेसिपी मला छान वाटली मी बनवून. नक्कीच तुम्हाला सांगेन कशी झाली होती. थँंक यू चालेल ठेवते मी बाय.
हा ठीक आहे ना.
कि मिनटास झाले.